हॅलो!
हां तुमच्याशी बोलू शकतो मी आता.
हा बोला की, मला माहिती विचारा तुम्ही मला सांगा थोडी हो व आहे डीम-
बला की. बोला बोला. हॅलो!
तुमचं हॅलो तुमचं शिक्षण काय झालंय?
आमचं शिक्षण आम्ही संध्या दहावी पास आहे. दहावी आता जस्ट आमची दहावी झाल्या त्यानंतर आम्ही शिक्षण, बंद केल्या, आम्ही शिकायचं बंद केलेय.
हा हा हा का बरं का
ह आम्हाला पुढं शिक्षणाच खर्च परवडत नव्हता त्यामुळे दहावी नंतर शाळा बंद केली.
हा हा हा हा
त्यामुळे आता आम्ही शेतात काम करतो आमचं रान आहे ना.
हा राण आहे ना तुमचं, मग रानात वगैरे कसं काय.
आता आम्ही ऊस लावलाय मग कसं.
ऊस लावलाय का?
ऊस लावलाय ह मग त्याला कसं असते पहिला शेताची निगा करायला लागत्या. नागरिंग ना ना नांगरिंग करायला लागतंय. नावरून झाल्यानंतर, सऱ्या करायला लागतात मग सऱ्या पडून झाल्यानंतर उसाच्या कांड्या, रवाय लागतात त्यान तर मग कसं असतय त्या कांढ्या रवल्यानंतर जरा औषध फवारणी. खच टाकणे मग जरा. ऊस वाढला की मग जरा तन काढायला लागतंय. तण काढून झाल्यानंतर अन तण काढून झाल्यानंतर मग असं तणाच वाढ झाल्यानंतर अ तण वाढून झाल्यानंतर तण काल्यानंतर मग कसं जरा औषध फारणी करणे. असं सगळं करावं लागतंय लागवड बिगवड करुन मग ऊस, उसाला कस पाणी जास्त लागते मग रात रात्री अपरात्री दिवस रात्र बघून चालत नाही, मग जरा उसाला पाणी सोडणे. हे सगळं करणे, सगळं करतो आम्ही.
हा हा हा मग तुम्ही
विषय शेतकरी आहे माणूस आहे गावातला माणूस आहे. त्यामुळेून आता परंपरा आहे ना घरातली सगळी घरातली पण शेती बघतात. मग घरातली शीख म्हणालते पुढं अग्रिकल्चर कर म्हणालते शेतीमध्ये. मग कसं मला शिक्षणात आवड नव्हती ना. त्यामुून मी शिक्षण माझं थांबवलो अ. शिक्षणापेक्षा म्हणलं मी शेतीकडे लक्ष दिलं तर बर हाय. आमच्या घरातही म्हणत होते ना. जरा अग्रिकल्चर शिक्षण जरा घेतला अस तर शेती नवीन पद्धतीनं कशी करायची असते काय करायचे असतं ती समजली असती.
होय.
मण आता आपल्याला आवड नव्हती त्यामुळे आपण शिक्षण थांबवलं ना.
हा हा हा हा.
तुम्ही काय शिक्षण केलाय सां?
माझं नर्सिंग झालंय.
नर्सिंग झालंय का.
हा.
मग घरी कोण कोण असतात.
घरी मी मम्मी पप्पा मज भाऊ वगैरे. असतो आम्ही.
मग पप्पा आवडील काय करतात?
आमच्या वडील म्गावरती जातात.
आमचे वडील आम्ही लहान असतानाच एक्सपायर झाल्यात. म्हणून वडिलांची जबाबदारी आमच्या खांद्यावर पडली आहे. मग तुमची आई काय करते?
म्हणजे आई घरी असते.
ते घरातलं सगळं हटाल.
हा.
घरातली स्त्री म्हणजे एक यद्धाात असते हो तसं घर. घर सांभाळणारी माणसं डेंजर असतात ना. एक व्यक्ती सगळं घर सांभाळण. चार पाच माणसाना सांभाळणं म्हणजे चेष्टा नसते त्यामुन. डेंजरस चांगलाय म. आणि मग भाऊ काय करतो?
भाऊ मजा जातो जॉब ला.
हम्म हम्म. आमची मम्मी पण घरात असते घरातच सगळं बघते. घरातले हँडल करते. आमचे हप्ते बिपते असं असं काय त्रासत शेतातलं काम जेवण. घरातलं काम, भावाचं लग्न तेन काय झाले काय?
नाही नाही.
भावाच वय तरी
नाही माझं भाऊ लहान आहे अजून.
हा शाळेत आहे का आठवी नववीला?
म्हणजे.
म्हणजे लहान चौथी पाचवीला आहे काय?
नाही म्हणजे आमच्यापेक्षा लहान आहे असं म्हणायचं होतं आम्हाला.
मला वाटलं बालवाडीला आहे का.
नाही नाही.
मग तरी कितवी शिक्षण काय झालं? मग लहान म्हणत नाहीत त्यांना
तस म्हणायचं नाही मला लहान आहे असं म्हणायच होत.
तुमचा शब्दाचा उच्चार ऐकण्याच्या आधी मला मी माझं बोलण बोललो ना. त्यासाठी क्षमा क्षमा मागतो आम्ही तुमच्याशी. हॅलो.
हा बोला की.
आणि मॅडम बहीण तेन तुम्हाला?
हो आहे आहे मला बहीण आहे दोन बहीण आहेत मॅरेड आहेत त्या.
मॅरिड किती बहिने आहेत तुम्हाला?
आम्ही तिघी जण आहे.
तिघी जण आहेत का मग काय करतात बहिणी? शिक्षण अ विवाहित आहे अविवाहित आहेत.
म्हणजे दोन्ही पण बहिणी मॅरिड आहेत.
ह ह ह मॅरिड आहे नवर काय काम करतात त्यांचे म्हणजे मिस्टर काय काम करतात? त्यांचे मिस्टर मिस्टर काय काम करतात? हॅलो मॅडम तुमचा आवाज येत नाय मला.
त्यांचे मिस्टर होय. हा हा एक आहे मोठ्या दिदीचे मिस्टर आहेत ते
मोठी दिदी म्हणजे किती पन्नास पंचावन्नव आहे का मोठ्या दिदीचं?
हॅलो मॅडम माझ माझा आवाज येतोय तुम्हाला?
हो येतो.
म मी काय तर तुम्हाला विचारलंय ना मोठी दा एक पन्नास पंचावन्न? हम हम मग त्यांना मुल काय?
आहेत की चार.
म्हणजे शिकायला तेन आहेत बाहेर आहेत का ईथ म्हणजे हितच शिकतात का बाहेर आहेत?
बाहेर आहेत बाहेर.
म्हणजे बाहेर म्हणजे दुबई युकेला असं काय अमेरिकेला अमेरिकेला आहेत का ऑस्ट्रेलिया? न्यूझीलंड इंग्लंड मुंबईला म्हणजे आपल्या देशातच आहे चारी चारी मुंबईला आहे. चारीच चारी मुंबईलाच आहेत.
आ
चारीच्या चारी मुंबईलाच आहेत का?
म्हणजे दिनीच मुंबईला आहे त्यामुळं मुलं पण तिनी मुंबईलाच हाईत.
ह्म हम मुंबईलाच आहेत का ठीक आहे ठीक आहे. चांगला आहे मुंबई सिटी पण मोठी आहे भरपूर. आणि मग तुमची दिदी काय करते?
दिदी आमची स्कूलमध्ये शिकवाय जाते.
शिकवायला जाते काय भरपूर अनुभव असेल मग वीस तीस वर्षाचा.
होय होय.
चांगला आहे की आणि मग तुमचे दिदीचे मिस्टर काय करतात काम?
तेनी पण सुपरवायझर आहेत.
हम्म हम्म हम्म आणि अनेक तुमची बहीण आहे म्हणला.
हो ती आपल्या हितच राहते. ती हे काम करेन. नाही नाही नाही म्हणजे ती पुण्याला असं बाहेर नाहीये.
मला वाटलं तुम्ही आता म्हणला‌ ना आपल्या इथे म्हणजे मला वाटलं आमच्या इथे का म्हणजे आम्ही हिकडं अ वईवड्याला राहतो ना.
हा हा हा हा. नाही नाही.
हा मला वाटलं आमच्या इथे आहे म्हणून. तसं काय सांगितलो का काय म्हटलं चुकून तुम्हाला मी माझा पत्ता.
नाही नाही नाही.
हम्म वळिवड्यामध्ये हात वळणी नर्सिंग रोड आहे त्या रोडच्या टोकाला आम्ही राहतोय ना.
हा हा हा हा.
तीन मजली खापऱ्याच घर आहे आमचं. हॅलो. मॅडम आवाज येतोय?
होय का?
हम्म.
हम्म हम्म हम्म हम्म.
तसं आमचं शेतकऱ्यांची घर तसंच असत्यात ओ. शिक्षण झालं नाही आमचं आता काय करायचं? आमच्या पद्धतीनं आम्ही कसं वाशा बांबून घर उभा केलेली आमची घर.
हम्म हम्म हम्म हम्म हम्म.
आमच्याच घरातनी पण अशिक्षित सगळी ना, त्यामुळं ना आमच्याकडं कसं कुठल्या हॉस्पिटलचा तेन अनभव नाही ना. मला सुपर स्पेशालिटी आहे इथे असं कुठं
हा हा हा हा.
इथं आमच्या हॉस्पिटललां ईएसआयची योजना पण नाही. ला पण हॉस्पिटलला नसतंय आमच्या इथं कोण डॉक्टर. तुमची नोंदणी नोंद सगळ्यांनी घ्यावी लागते आम्हाला आणि सहकार्य पण करावं लागतंय. माहित आहे तुम्हाला?
हा हा हा हा हा.
तुमच्या इथं सगळं सुविधा असणार ना ईएसआय हॉस्पिटलांना. तुमच्याकडं कॅ-क्रॅकचे ऑपरेशन होत असतील? ओपीडी असतील, तुम्ही सिटी लेव्हलची माणसं. भारी आहे सु सिटीमध्ये सगळी सुविधा असते. आमच्या गावामध्ये पण अशा सुविधा व्हाय पाहिजेत. त्यावर काय तर सरकारनं लक्ष घातलं पाहिजे. आमच्याकडं पण जरा काय तर असं दीप नावाच असं हॉस्पिटल सुपर स्पेशालिस्ट किंवा त्यात असं काय तर व्हाय‌ पाहिजे ना.
होय होय होय. होय म्हटलं व्हायला पाहिजे होतं. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना, काय म्हणतात तसं.
हम्म भागीत आला असता.
हा.
ठीक आहे मग आता मॅडम, आम्हाला पाणी सोडाय जायचं रानात.
हा ओके ओके चालतय चालतय, हा ठेवा ठेवा..